हॅलो हा ते बाळाच खाण्या पण याच कस नियोजन करताय मग व्यवस्थित
बाळााचं खाण्यापिण्याचं काय आता उन्हाळा तर चालू आहे उन्हाळा चालय त्यामु अं
खाद्या काय व्यवस्थित म्हटलं आता
खातय जरा असता कसे झाले आता तिकड मम्मीच्या तिकडं होतो डिलिव्हरी झाल्यापासून तिथ जरा व्यवस्थित खातपी होत ते आणि आता एक तड येऊन एक झाले आठ दहा दिवस झाले जरा काय म्हहिले पाण्याचा बदल झाला पुन्हा ते आता पाणी वेगळं आलं त्यामुळे जरा खाण्याची जर असं नाटक करणे किंवा जरा उलटी करणे असं करायला लागलंय ते
हम
पण आता बघू काय करतेय अजून तर जरा म्हणजे खाईना व्यवस्थित नाहीय आणि एकतर उन्हाळ्याचे पण दिवस आहे सूट अजून नाही एवढं झालेलं म्हणजे पाणी तर काय मी प्यायला बिसलेरीच पाजवलं त्याला आपण ज्या वेळेला आपण खाऊ करतो तेव्हा बिस चं पाणी एवढं कुठलं आणणार ना
खरं खाऊ करताना काय आपण जे पाणी उकळलेलं असल त्यामुळेळ काय एवढा संबंध येत नाही पाणी तशी हे होते ना पूर्ण ते जंतू मरतातच ना आपण भरपूर उकळतो य ते पाणी ह
पण आता ते अजून अंगावर दुपपीत असल्यामुळे कसं भाझ्या पाण्यात बदल आला
हा बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही पण मग तेच पाणी प्यायला पाहिजे असं होते
बरोबर आहे आणि माझ्या मजाला सर्दी झाली त्याला किंवा जरा पोटात कुरकुर कुरकुर म्हणजे करायला लागलं ते
ह
आता जरा खाण्यापिण्याचं आहेच असतं व्यवस्थित आता उन्हाळा असल्यामुळे जरा नाचणीचं पीठ पेज करून
हा
पा जायचं ते चालूय आता तेच चालूय आ अजून सातवा महिना चालय नाही पोटाची आता तर तक्रार नाहीये आता इथून पुढे बघू अजून
हम् दातांचं काय दात वगैरे बाहेर पडाल काय
दात अजून तर का नाही हिरड्या म्हणजे ते काय करतं कोणतीही वस्तू घेऊन असं दाताखाली जोरात सावणे किंवा अस म्हणजे हे केल्यासारखं करणे म्हणजे सगळ्या गोष्टी तोंडात काही पण असू दे खेळणी तोंडात हा क मी परत कपडे म्हणा हा म्हणजे मला पण असं वाटत हे म्हणजे दात येण्याचे हे आहेत संकेत आहेत पण ब का आता काय अजून तर काय मी काय बघितलेलं नाही आईन बघायचं नसते ना मी काय बघितलेलंच नाही ते सासूबा सासूबाईने आमच्या बघितलंय अजून तर एवढं काय नाही फगलेल्या हिरड्या येम का
नाहीेतात दातचा त्रास होते घरज नाराही न जरा पण त्रास झाला नाही ब दातचा ना
हो
म्हण त सुळेदात पण आलेत ति जे
आर वापे
होो ग मित्र आ शरू केलो म्हट लको सकाय आहे हो
आता नववा महिना तिला ना
होय कर तरी पण सोळं पण येऊन पाच जात आलं तिला सुळे दोन वरचे दोन आणि खाली एक आलाय आणि साईड लाून यालाग एकदम ोटा आहे तो
जेवढे दच वेळा न येतील तेवढे चांगले
होय म्हणजे वेयानं पडतात असं म्हणतात
हा म्हणजे वेळानं आले तेवढे चांगले म्हणजे पचन पण होतय जास्त म्हणजे हिरड्यांना नाही दमवत किंवा मुलं व्यवस्थित पण खातात असं होतंय
आयुध्याला पण लवकरच चालत की ब आता किती त्रास झाला खरं तिला ऍडमिट करायला लागलं एक एक मुलांना त्रास होत एकाना कायच होत
नाही होतच कारण श्रावणीला पण त्रास झाला तर श्रावणी तर काहीच खात नव्हते काय म्हणजे काही सुद्धा
ह्
तिला पण लवकर जात आले तर ावणीला
खरं तुम्ही कसं अंगावरचं दूध वगैरे आहे ना भाड्याना तसं त्यांचं दूध नाही आहे मग मग माझं काय म्हणणं म्हणजे बाहेर निदाानने वर्ष दोन वर्ष तरी दूध पाहिजे कारण मुला आजारी पडली कुठ ऍडमि केलं काय खायन तर आईच दुपितात ना
हम्म हम्म हम्म बरोबर
ख ज शतो नाही खाल्ली का त्याण भ आणि त्रास होत नाही म्हणून एक दोन वर्ष कारण ते दोन वर्षापर्यंत कस दात पण येत असतात चागयला शिकत असतात आणि त्यात डोसेस असतात भरपूर मग त्यामुळे ताप बी पाला तर ते अंगावरच्या दुधावरून हेऊन जाते व आपल्या पोट भरतय तेघा के नाही बाळाला वरचं काय म्हणजे हेच करत नाहीत त्यांनी म्हणजे वरचंच फक्त घालतात दूधच पाजत नाहीत अंगावर नूडल्स नाही आहे त्यांनी मग त्यामुळे ते प्रॉब्लेम येत
होय होय
खर तरी पण त्यांच्या बाळाच्या दातात आलीतच
हम्म आता काय सगळं अ पूर्ण सगळं म्हणजे पूर्वी कसं असायचं काही नसायचं नैसर्गिक जसा असेल तसं असेल पण आ
होय सगळ्यावर उपाय आल्या तर देतात पावडरीचं दूध देतात काय पण देतात
हम्म सगळे उपाय आलेत आत्ता दोन नसेल बाईला तरी दूध उपलब्ध करणे किंवा दात येत असले तर ते दात दुःखो नाही हिरड्या दुःखो नाहीत म्हणून ते सुद्धा तवश निगडे पूर्वी कसं डिकमलला
डेंटॉनिकच्या गोळ्या घातल्या ती महिन्यापासून मग तिथा आता तिशी दमवली नाही तेवढ्या लवकर आल्यात तिला
हा डडेटॉनिकच्या गोळ्या कस ते हा हा हा
म्हटलं कसं काय हो म्हटलं सुद्धा मोोल नाही काने सुळदात आलं तरी पण मग मला म्हटली डेंटॉनिकच्या गोळ्या घातल्यात मी म्हटलं होयर कधीच मी घातलायसा म्हटलं मला म्हणते तिसऱ्या महिन्यापून मी तिला गोळी घालतय मला सांगितलेलं कावर एका बईनी मग त्या बाईंनी सांगित नाही मी त्या गोळ्या घायला सुर के म्हणून तिला काय दमवलं नाही मग असं काहीतरी हे करायला पाहिजे
बरोबर म मला माहित अस तर मी सुद्धा घातलं असतच किंवा
नाही ते माझ्या लक्षात आता माझ जर काय पोळगी मोठी झाली किंवा काय लक्षात राहते तर काल खल्लेलं आज लक्षात राहत नाही म्हणजे एवढ्या दिवसाच्या गोळ्या सुरू करायची लक्षात राहते वे
मेडिकल ला भेटतय का ते
मेडिकल म भेटते ती माझी माहिती तिनती काही होग नाही
हा
तिनं पण तिच्या बालाच नाही डेंटॉनीचाच गोळ्या घातलेली काय मग् मी पण तिथं जाऊन आणलो ख तर वेळ झालेला म्हणजे मी सहाव्या महिन्यात का सातव्या महिन्यात आणायला सुरु केले आहे त्रास द्याला लागल्या म्हणून ती तर सुरुवातीपासून जर हे केलं ख ते काय तरी हे होत म्हणे म्हणजे त्यांना ते सहन करण्याची ताक तयार होत म्ह शरीरात गोळे घातलेचे म्हणजे जास्त अस त्रास नाही जीवाला चावायच हे करायचं जास्त ते हिरड्या शिव शिवायच कि कती करत नाहीत पोरं त्या गोळीनं
हम् त्या नसांमध्ये वगैरे ताकत येत असेल असं पण होईल
हम् नस हा ते नसा पण हे होत असतील काय माहित ते
हम्म
खरं तिनं सुरू केलेली तिच्या पोरगला तिला दात आलेलं पण कळालं नाही एवढं म्हणजे फास्ट दात आली त्यांनी जसं काय अयोधध्येला कस ऍडमिट करायची त्यांनी वेळ आली जुलाब वगैरे लागलं तस काय लागलं नाही बाळाला
हा हा हा हा
ते लक्षात ठेऊन द बापसला घालाय पाहिजे
हम्म मला जर बोललं असत तर मी घातलं असत
त्यांनी सगळं घातात ते काय ते बटाटे स्मॅश करून ते रताळ स्मॅश करून सफरचंद उकडून किती काय काय प्रकार घालतात त्यां मी आदल घालायचं सेम तसंच सगळं घालतात त्यांनी मला म्हणात की तू कसं घालायच अर्द्याला दसळं घालतेय कोु म म्हण
हम् हम् हम् मी अजून काही फळ वगैरे घातलीच नाही कारण ते खाऊच घालतोय
छाती कस होते छाती भरते हो असं पण होते एककी म्हणजे तब्येत जास्त असलेल्या मुलांचा ना तो एक प्रॉब्लेम असतो छाती लवकर भरते त्या मुलांची
तिला काय नाही आणि फॅरेक्सढ डबा आणलेला परवा तीनशे रुपयाेचा ते तीन वेळा क नाही मी खाऊ केला आणि घालायचा प्रयत्न केला दुसऱ्या तिसऱ्या चमचा खाल्ली नाही तिने दुसऱ्या तिसऱ्या चमचाला उलटी काढली बाहेर
होय होय घरचा आपण नाही नाही तुम्ही ते सेरलक्स वगैरे काय घालायचं नाही घरचंच घालायचं.
आणि नाही तिला पचलच नाही आणि असं म्हणजे तिनं असं तोंडात घेतलं पण नाही. तोंडच वेगळं करायचं किंवा खायचंच नाही किंवा असं तोंडातन बाहेर काढायचं आकग केल्यात करायचं. असं तिसऱ्या वेळेला केल्यावर मी चौथ्या वेळेला खाऊच केला नाही आणि ते देऊनच टाकलं.
नाही मी पण डबा आणलेला केवढा मोठा त्या सेरेलेक्स सगळेजण घालतात सगळेजण घालतात. आपण पण आपल्या बाळाला घालूया असून मी पण आवडीन आणल हो
हा
कुठलं काय खाली नाही अयोध्या तिला पण मी ते सगळं ते घरच घालायचो का नाही. मला म्हंटली त्यावेेळेला सगळीजण म्हटली तर कशाला दे नाही ते आणायचं. खात्या ह पोरगी हेच घालायचं ना म्हणले माझं काय म्हणणं त्यात काहीतरी वेगळी जीवनसत्व असते सगळेण घालात सगळ्यां पोर गुटगुट्या आणि जरा बाळ गुटगुट ईल अशा हेतून मी आणलेलं नाहीक आणली खरं तिनं
हम्म
एकदा शिजवलेलो मी ती पण अस ते व्यक् व्यक् करायची आणि तोंड फिरवायचे घालताना मग खाय ना म्हणून म तसा बा ठेवला ठेवला ठेवला आणि शेवी खराब झाला तुम्हीणाला ज दिला तरी मा खराब होऊन गेला
माझा मी देऊन टाकलं म्हणलं कोणत दुसरं खालील आणि उपयोग होईल कारण दोनशे सत्तर रुपयाेचा काहीतरी डबा होता तो उगाच एवढा पैसे देऊन वाया घालवायचे. म्हणून दिला बाई मी
आणि इथेच मुलं ते पहिल्यापासून सुरवात सुरुवातीपासून दिलेलं असतेत तेच खातात मा माट, माट खातात.
हम्म हा बरोबर
आधीपासन तेच दिलेलं असतय, ओ त्या पोरांना
हा आ.
त्यामुळे पोरांना काय ते खायची सवयच लागलेली असतिया की एक प्रकारे?
बघतो आता मी पण डेंटॉनिकच्या गोळ्या आणायला लावतो मिस्टरांना
होय होय खरं आधीपासून घातल्या असत्या कणी लय फायदा झाला असता, सोडा त्याचा ते माझ्या लक्षातच आलं नाही. आपलं बोलणं पण जास्त झालंच नाही, ना त्या विषयावर काय तीज्या?
हा बरोबर
तु तुम्ही कसं सगळं टाइम टू टाइम घालताय त्यामुळ मला पण असं काय वाटलं? नाही की तुम्हाला म्हणजे कुठली गोष्ट सांगायची गरज हाय, असं वाटलं नाही ओ मला त्यावेळेला
हा नाही पण आपल्याला म्हणजे विषय कधी झालाच नाही ना, त्या डेन टॉनिक चा वगैरे
हा नाही झालं, ते मी परवा बोलता बोलता विषय निघला म्हणून त्यांनी सांगितलं
मी अ मी कॉल करतो काय आता?
हू हू करा की, एक दोन मिनिटात करा, हा कॉल झाला की करा चालतय.
हम्म.
हम्म चालेल की, झाली माझी भाजी पण पटकन तिला डबा देते.